हालो.
हॅलो आवाज येतोय का मॅम.
हा, हा आता येतोय मॅम.
बोला ना.
हा हॅलो मग. हॅलो ह हा हा तुमच्याकडे दहा मिनिटे आहेत मॅम.
हो हो आहेत ना आहेत बोला.
हाहा हा. मग म्हणजे असंच बसले होते म आता हे आता पावसाळ्याचे दिवस आहेत. मग आता आता न. नवीन नवीन प्र आपल्याला रेसिपी गरम गरमी खा गरम गरमा गरम आपल्याला काही. काहीतरी पदार्थ खावेसे वाटत असतात. मग जस की कांदाभजी मिरची भजी यासारखे पदार्थ आपल्याला खावस वाटतात. मी तुम्हाला सांगते तेबा हो कांदा मिरची भजीची रेसिपी तुम्हाला सांग आहे मग आता काय आपलं हे धाव धावपळीच्या जगामध्ये जीवनात आपल्याला, कधी कधी दम म्हणजे विक आपल्याला घर च्या घरी अस बनवता बनवता येत नाही. कारण का आपल्याला काहीतरी काम अस वगैरे काहीतरी म्हणजे बाहेरच काम असतं. मग या काम पाई आपण काय करतो. बाहेरच जे काही गाड्यावरले भजे आहेत, वडापाव आहेत त्याला गरमागरम आपण आणूया आणि खाऊया असं होत.
हो. हो बरोबर.
न करता जे काही म्हणजे जास्त ज म्हणजे दोन तीन तेन दिवसापूर्वीच ते तेल त्याचा युज केलं जात. मजे अगदी अशुद्ध तेल वापरलं जात. मग त्यामुळे आपल्या सर्दी, खोकला अनेक म्हणजे जू लाब या सारखे अजार होऊ होतात. म्हणजे आजारांपासून जर वाचायच असेल, तर मग आपल्याला घरच्या घरी गरमागरम शुद्ध तेलात तळलेले पदार्थ आपण खाणं गरजे मग मग म्हणून मी आम्ही तुम्हाला घरच्या घरी अशी झटपट आणि टेस्टी अशी मी भजीची तुम्हाला रेसिपी सांगणार आहे. आता मग भजी बनवण्यासाठी आप आपल्या घरी पहिल्यांदा आपल्याला जे काही अ- आपल्याला गरजेचं आहे, साहित्य आहे. गरजेच आहे, ते म्हणजे आपल्याला मिरची. मिर मिरची असण, मिर मिरची साठी आप जे काय आपल्याला म्हणजे मिरची भजी बनवायची आहे त्यामुळे आपल्याला पहिला गरजेच आहे ते आपल्याला मिरची. तर मिरच्या आहेत ना, त्या मिरच्या अ थोडस मधून त्या चाकूने फाडून घ्यायच्या. ज्यानेकरून आप आपल्याला जे काही आपण साहित्य करणार आहोत ते आपण त्याच्यामध्ये पीठ व्यवस्थित बसलं जाईल. म त्या थोड्याश फाडून घ्यायच्या. मग आता आपल्याला मिरची भजी करण्यासाठी अ त्यामध्ये पीठ घ्यायचं आहे. मग पीठ कुठलं तर बेसन पीठ अल्ल लसून पेस्ट परत घ थोडसा म्हणजे थोडीशी मिरची म्हणजे ख ठेचाच आपल्याला ठेचा घालायचा असला तर घालू शकतो किंवा नाही सुद्धा. मग आप तिखट मग अगदी गोडा मसाला सगळ त्यामध्ये युज करतो. मग ववा जिऱ्याची पूड परत अ थोडस सोडा खायचा सोडा असतो ना तो तो खायचा सोडा. असं आपण त्यामध्ये करतोय. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जे काही आपण भजी तळण्यासाठी जे काही तेल कढवणार आहोत, त्यामध्ये ते तेल घालायच आहे. ज्याकरून ज्याणेकरून आपलं जे काही भजे आहेत ते आपले खुसखुशी खुसखुशीत आणि खमंग होतील. मग आपल्याला हे असं जे का आपलं झालय आहे. पीठ घेतलेलं आपले जे काही साहित्य आहे ते आपण घेतलेलं आ. हे मग एका आपल्याला पाते ल्यात आपल्याला हे सगळं साहित्य घालून घ्यायचं आहे. पहिल्यांदा पिय पहिल्यांदा डाळीचं पीठ नंतर आल्ल लसून पेस्ट, म तिखट, गोडा मसाला, ओवा, जिर, जिरे पूड परत हा. परत सोडा आणि अ ही कोथिंबीर सुद्धा चिरलेली चालते बारीक. अ जणेकरून त्याचा वास पूर्ण आणि अशा पद्धतीने जे काही पीठ आहे ते आपण तयार करून घ्यायच आणि जास्त ते घट ह करायच नाही आणि जास्त पातळ ह क करायच नाही अ मग मग हे असं मीडियम साईज मध्ये जे काही आपण त्या मिरच्या आणि त्यामध्ये मीठ त्या पठामध्ये मीठ पण ऍड करायचं मग मीठ ऍड केल्यानंतर हा चवीनुसार मीठ ऍड करायचं मीठ केल्यानंतर आपल्याला अ आपण अ ते जेकाही मिरच्या फाडलेल्या आहेत मधून त्या पिठामध्ये घ्यायच आणि ते काय आहे ते गोळं गोळं करायचं आणि ते मग भजी आपण त्या काढलेल्या तेलामध्ये टाकायचं आणि आओ काढलेल्या तेलात म्हणजे हे काय आपले असे मिरची अशी मिरची भजी गरमा गरम आपली तयार.
हो हो. मॅम तुम्ही अस खूप छान पद्धतीने ही रेसिपी सांगितला. आता तुम्ही जे सांगितलं ते मिरची भजी बद्दल होत आता याप्रमाणे तुम्हाला माहितच असेल आपण काय कांदा भजी देखील खूप आनंदाने म्हणजे आणि मोठ्या प्रमाणात ही म्हणजे प्रसिद्ध आहे आणि तुम्ही खाल्ला ही आश्शीला कुरकुरीत अशी आपण कांदाभजी करतो. तर मग मी तुम्हाला कांदाभजी म्हणजे आमची आई बनवते. मी कधी बनवत नाही पण मी आई बनवताना तिला बघितलेलं आहे तर तुम्ही जस मिरचीची म्हणजे मिरची सांगितला. तसं कांदाभजी ही बनवली जाते तर मी त्यांची रेसिपी तुम्हाला सांगेल तर सर्व प्रथम जस की तुम्ही सांगितला. अ आवाज येतोय ना मॅम
हो येतोय येतोय येतोय मॅम हो.
प्रथम सांगितलं ते बेसन म्हणजे डाळीचं पीठ असतं आपण त्याला बेसन आस म्हणतो हरबरा डाळीचं
चणाडाळी म्हणजे त्याला आपण चनाडाळ देखील म्हणतो ते तर आपल्याला माहतीच आहे त्याचे फायदे किती होते. चेहऱ्यावर लावल्यावर आपला चेहरा उजाळा जातो असं म्हणतात. म आपण बाहेरून लावण्यापेक्षा ते आतून खाल्ला तर आपला चेहरा किती उजळेल याचा आपण अंदाज देखील लावू शकत नाही. तर आपण हे जे बेसनचं पीठ आहे. ते घ्यायच सर्वप्रथम तुम्ही जसे सांगितला तशा प्रमाणे तशा पद्धतीने जादा पण
म्हणजे जर आपल्याला ठेचा आवडत असेल तर ठेट चवीनुसार मीठ आलंलसूण पेस्ट हे जे सर्व मिश्रण आहे. ते आपण एकजीव आणि चांगल्या रीतीने आस पेस्ट करून घ्यायची. जे जास्त जाडसर ही नाही जास्त पातळी ही नाही. म्हणजे जेणेकरून आपण ते व्यवस्थित तेलामध्ये सोडलं की ते व्यवस्थितरीत्या फ्राय करून निघेल म त्यानंतर आ पण एक म्हणजे दोन चार कांदे घ्यायचे जे मोठ्या साईज चे असतील आणि ते असे लांबडे लांबडे जेणे करून ते तळ तळताना एकमेकात चिटकू नये ते असे सुट्टे सुट्टे करून घ्यायचे. आणि त्यात देखील तुम्ही थोडस मीठ टाकलं ना तरी चालेल काही लोक टाकतात काही लोक टाकत नाहीत. आणि ते जे कांदे असतात तुम्ही जस मिरची सांगितला की मिरची त्या मिश्रणा मध्ये म्हणजे आपण जे आपण जे मिश्रण केले होते त्यामध्ये घालायचं तर कांदाभजी मध्ये काय येतं. कांदा त्या घालतो. म ते कांदा आपण त्या घातला की व्यवस्थितरित्या सगळ एक जीव आणि मिस्क करून घ्यायचं म्हणजे तुम्ही जसं सांगितला की कडवून तेल टाकायचं. जेणेकरून आपले जी भजी असतात ते खुसखुशीत आणि आणि कुरकुरीत होतात. त्याप्रमाणे आणि या मध्ये देखील ते. ते जे कडवून टाक लेलं तेल आहे ते आपण ऍड करू शकतो. म त्यानंतर जो सोडा असतो. सोडा मुळ ना भजी असे टंम फुगतात. त्यामुळे आपण सोडा अँड करतो. म अशा पद्धतीने ते मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि तुम्ही ज्या पद्धतीने मिर रची भजी तळून घेता. त्याच पद्धतीने कांदा भजी देखील व्यवस्थितरीत्या फ्राय दोन्हीं बाजूनी लालसर किंवा अस चॉकलेटी असा कलर येऊपर्यंत व्यवस्थितरित्या करपून देता भाजून घ्यायचं जेणे करून ते खाताना कुरकुरीत देखील लागते. म आशा पद्धतीने आपण मिरची भजी घेऊ व्यवस्तितरित्या सॉरी कांदा भजी भाजून घ्यायचं आणि ते आपण अ तळलेल्या मिरच्यांसोबत किंवा एखाद्या चटणी सोबत बाहेर पडत्याला पाऊस गळतोय ते
खाऊ शकतो. तर आता याचे फाये सांगते मी आता कांदा कांदा तर तुम्हाला माहितच आहे सगळ्या ठिकाणी म्हणजे. इजिली म्हणजे सोप्या पद्तीने उपलब्ध असते.
अस म्हणतात की आप केस म्हणजे आपल्या केसांच्या वाढीसार कांदा खूप उपयुक्त ठरते. तर काही लोकांना कांदा खायला आवडत नाही विविध धर्मांमध्ये कांदा हा खायला खास नाही लहान मुली आता अगदी तुम्ही बघता लहान मुलांना कांदा बिलकुल खायला आवडत म्ह त्याची ज चव असते आणि ते खाल्ल्यानंतर आपल्या तोंडाला एक वेगळा विचित्र वा ेत तो वास आपल्याला घ्यालाच आवडत नाही. कांदा आपण अशा पद्तीने खाऊ शकतो आणि मी तुम्हाला यामध्ये असलेल्या डाळीच तर म्हणजे जे काही फाये आहे ते तर मी तुम्हाला सांगितलेले आहेतच आता बाहेर ज आपण मिरची भजी आणि कांदा भजी खातो त्यामध्ये खूप जात म्हणजे जे तेल वापरलेलं असत ते दिवसेंदिवस तसच ठेवलेलं असतं त्यामध्ये डा मुंगी किंवा ते काहीतरी घाण वगैरे पडलेले असते ते आपण बाहेरून आणण्यापेक्षा घरी ताजे आणि स्वच्छ हायजीन असलेले नीट नीटके म्हणजे सामान वापर ण निजे घरी आव्हेलेबल आहे की चणा चण्याच पीठ मिरची आणि कांदा हे आपल्या घरी सहज कोणत्याही घरी सहज उपलब्ध आहे. आपण खमंग असे लुसलुशीत भजी आपण त्यावेळी करून खाऊ शकतो आणि
ह
ते पाजे आपण बाहेर बघतो चार भजी आपल्याला पंचवीस रुपये तीस रुपयेत प्लेट मिळतात ताच आपण तेच आपण भजी तीस रुपये मध्ये किंवा पन्नास रुपये मध्ये घ घरी म्हणजे पूर्ण कुटुंब खाईल असं घरच्या घरी बनवू शकतो तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटलि मॅम.
हो मॅम खरंच म्हणजे तुम्ही जे काही कांदा जे कांद्याची कांदाभजीची रेस सांगितली ती खरंच म्हणजे खरंच खूप आस मला आस वाटवतय की आता कांदा भाजी व्हे आणि मी खावं आस मजे तुमी जे की ही रेसीपी सांगितलि ते खरंच अ म्हणजे खूप म्हणजे खूप स्वादिष्ट असे असेल मला असं वाटतं नक्कीच मी ती रेसिपी ट्राय करेल मॅम आणि खरच अ तुम्ही जे काही कांदा कांदावजीपासून होणारे म्हणजे ते र खाल्ल्या आपल्याला खरच फायदे. ते आपण नसता जो काही ओला कांदा आहे म्हणजे लहान मुलं कांदा खाण्याचा अवाईड ात तस कि ते कांदा टाळतात खाण्याच मग म्हणजे कांद्यात काय असतो ओलावा असतो ओलावा असल्यामुळे आपल्याला म्हणजे पोटात थोडासा गरवा अ निर्माण होण्यास मदत होत असते मग तो न गारवा असाच काय म्हणजे टिघून राहावा आणि आपल्या तोंडाची सुद्धा चव रा आपल्याला कचा खांदा खाण्यास आपल्याला आवडत नसेल तर मग आप अस आपण असा ओला कांदा आपण जे काही कांदा भाजी आहे ते कांदा भाजी आपण खावे म्हजे कांदे आपल्या तोणाला चवसुद्धा वाढेल आणि आपल्याला जो काही कांदा त कांदा आपल्या पोटात जाईल आणि खूप छान पद्धतीनी तुम्ही जे काही रेसीपी सांगा रेसिपीेचे काही फायदे सांगितले अगदी म्हणजे खरोखर खूप म्हणजे खूप छान वाट आणि अश पतीने आपला आपला संवाद असू दे आणि खरच तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटलं आपण अशा नवनवीन गोष्टींवर अ चर्चा करूया संवाद करूया तुम्ही खूप गोड छान बोलता. ओके थँक्यू मॅम धन्यवाद बाय.